हा,
हॅलो,
हां हॅलो.
आवाजला हॅलो हा. अरे ते नाही, आपण ते पीसी गेम्स नवीन ट्राय करणार होतो त्याचं काय झालं?
हा, व्हय खेळायच हाय की शान्या. बघुया की, कोणत्या, कोणत्या कोणत्या पी सी गेम पहिला जरा असं. शोधून काढूया, आणि मग खेळुया की. ते पेड असत्यात रे सगळ्या, ते सीन होतय मरदा.
होय, खरं मल्टीवर्ल्ड आहे ते खेळायचय आपल्याला.
हां, तेच की. खेळता येईल त्यानेच खेळायच, नाहीतर काय सोलो खेळून मज्जा नाही.
होय, मित्रांसोबत जरा मज्जा येत्या.
मी बघितलं सोड जरा असं, ती एक चेन टुगेदर म्हणून गेम हाय, म्हणजे त्यात सीन कसा आसतोय माहिती आहे काय? अ आपण साखळीने एकामेकाला बांधलेल असतोय. आणि वर असं चढत, चढत, चढत जायच असतय पहिला आपण नरकात असतोय, त्या नंतर ना अस शहरात जातोय. त्यानंतर स्वर्गात जातोय, असा त्या गेमचं, पॅटर्न आहे. काळालं काय, म्हणजे आस चढत चढत, चढत. चढत वर जायच, खर आपण एकामेकाला कनेक्ट असणार.
हम्म हम्म.
जर, आपल्यातल एक जर जरी कोणतर पडल, तर परत पडल्या तिथनं चालू हा परत सुरुवातीपासन चालू होणार. असा सीन आहे सगळा ते जरा सगळ मजा येणार खेळायला.
होय आणि माझ्याकडे अजून एक सजेशन आहे ते आपण आर वी देअर म्हणून एक गेम आहे.
हां हां
ती थोडी ॲनिमेटेड गेम आहे त्यात असं ओपन वर्ल्ड असतय त्यात आपण पण फिर फिरायच असते त्यानंतर कॅम्प कॅप वगैरे असते तिथं आपण खाण तेन बनवायचं जेवण.
ती असतात बघ सगळी तीच काय?
हा, ती, तिथं आपण जेवण वगैरे बनवायचं असतय, आपल्याकडे एक गाडी असत्या.
हा, माहितीय माहितीय ती गेम मला.
हां
मी पण बघितलेली सोड ती. त्यात सीन कसा असतोय की गाडी असते आणि आपण ऑलरेडी असतोय जंगलात. आणि तिथनं मग सगळं पार्ट कलेक्ट करत करत पुढ पुढ जायत जाईच मग ते बाहेर पडायच असा काहीतरी विषय आहे.
हा
ती पण चांगली आहे की भावा
हो चांगल्या आणि जास्त एम बी ची पण नाही म्हणजे जास्त असं लोड वगैरे काय होय त्यामुळे इझिली ठेवू शकतोय होय. आणि मल्टीप्लेयर आहे. आणि म्हणाला गेलास माइंडक्राफ्ट म्हणून एक आय.
हा माइंड क्राफ्ट हाय माहिती हाय सोड माइंड क्राफ्ट आपण खेळू शकतोयं सोड कारण ते आता जास्त जुनी झाल्या.
हो जुनी झाल्या खर भारी हाय रे म्हणजे
माइंडक्रम यायचे आपल्याला
माइंडक्राफ्ट आहे की, पेड व्हर्जन आहे. ऍप थ्रू घेेता येतय.
ती मेका ती आता ट्रेंडिंगमध्ये गेम हाय बघ ती मेका कमेलियन
हा माहितीये की,
ती पण जरा खेळुस वाटालय आर ती पण पेड हाय.
होय य पेड आयं.
तीनशे सत्त
तीनशे हा अराऊंड तीनशे रुपयाला हाय ना कायतरी स्टीमअँप वर हूं हम्म
ती जरा खेळायला मजा येणार. खरे त्याला जास्त जण पाहिजे रे जरा
होय. सहा सात जण पाहिजे म्हणजे कस मज्जा येत्या कारण ते दो एक सोलोजण हंट करत असते.
हम्म तेच की नायतर टीम पाडून येत्यात रे करता येते, दोघंजण लपा दोघंजण उडका
हो काय. त्यामुळ जरा पाच सहा जण तरी पाहिजे मिनिमम खेळासाठी त्या सीन
आणि मोबाईल स्कीम पण जरा खेळ सोडायचा सोड मला आता शहाण्या पब्जीमध्ये ते अपडेट आल्याल बघितलस काय
ते मग होय.
कसलं झाली यान ते
एक नंबर मी खेळेतोय की बी जी एम आय तू इन्स्टॉल करू शकतेस अ अं
हं ते पारकोरती नाले मर्दा ते सगळे जी टी ए मध्ये होत ते
सगळ असं भाऊ मोड म्हणून एक आलाय त्यात उन असते त्यात असे क्लासिक मिनी अ क्लासिक मॅप असते ना त्याज्यात इरँगल म्हणून मॅप असत त्याचा मिनी व्हर्जन केलयं म्हणजे छोट
हा कळालं कळालं सगळं हूं काय पाहिजे रे म पब्जी परत मारला
होयं आणि रॉयल पासला पण कसली भारी भारी काढत्यात तीस
स्किन तेन हा तेच रॉयल पास होत ता बा आदी शाद्या ईशा
माझ्याकड हाय सोड आय माझ्याक
ती लॉयल पास घेण्यासाठी जर केवढं कष्ट घेतलेलेत माहित हाय काय
पण माझ्याकड तीनशे पासष्ट यु सी आहेत बघ त्याच्यावर मी काय खर्च र्च करत नाय कारण रॉयल पास ला लागतात दर वेळी
अ तेच खरंय ती घेतल्यावर पण पूर्ण होईल का नायं ती भरोसा नायं रे
ते पण मग खेळाला लागते भरपूर वगैरे गेम पण खर मित्रांसोबत जर मित्र असली ना तोयासोबत पाच सहा जण लय मज्जा येत्या.
हा म होऊन जाते जरासं काय एवढं हाय हा तेच हा आधी सगळ्यात प्राईम गेम खेळाचो ओ बॉस सी ओ सी आईशप्पथ!
ईकडं आहे खर मी खेळत नाही ती. असं चाललय माझा टाऊन हॉल, टाउन हॉल थर्टीन आहे माझा.
टाऊन हॉल, जाईंते न रायगने आलं
आता, आता जरा, आता जरा त्यांनी हे केले सोड अस जरा इझी केल्या. आधी ट्रेनिंगला तेन केवढा वेळ लागायचा, एक एक तास दीड दीड तास अ नंतर आपण जेव्हा कुठली गो ष्ट हा आता समज कुठलं पण कॅन अपग्रेडला लई दहा दहा दिवस लागत, आता काय तीन दिवस चार दिवस होय लगेच होऊन जाते हूं!
त्या टाईमला काही लक्ष नाही, किती-किती दिवसाच अपडेट असायच ते.
मग दहा दहा, पाच पाच दिवसाचा असायचा.
असायचं होय आणि क्लॅन ओव्हर ख्याल तर काय मजा यायची मर्दा.
क्ल्यान ओव्हर व्हयं.
ती सगळीजण पाहिजे त रे, मगच मज्जा येणार खेळायला परत. हा मेसेज करून अटॅक कराय चा बाबा.
हो एक ती क्लॅन काढलेला.
होय ख्यात ना रंकाटावर.
हा तसं काहीतरी होत.
काय नवच बॉ.
ते जर तशा गेम खेळायला काय वाटत नाही, हं तशा गेम खेळायला. हारकत नाही वोवे म्हणजे वेळ गेलेला पण कळत नाही.
तेच रे. खरे आता व शिओजी घ्यायला सगळीजण तरी अव्हलेबल नसत्यात.
खरं हाय, आता जरा पीसी गेम्स वगैरे कसं? त अस उत्साह येतय, अ ज-जशा कनी जर. तूज्याकड चांगल असल ना लॅपटॉप, तर जीटीएफ आहेत तेन तसल्या गेमा चांगल्या आहेत बघ. खेळाला खरं त्याला ज-जास्त एक चांगला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर तुझा.
सेटअप पाहिजे रे गेमिंगचा पूर्ण म्हणाया गेले तर, हेडफोन बीडफोन व्यवस्थित. म-मजा येणार खेळाया पी एस फाय पाहिजे बॉ बास.
हूं तेच की पूर्ण चांगलं पाहिजे म्हणजे कसं तुझे स्मूथच. चालणार नाही तर मग कसं अडकत, अडकत गेम चालणार, मग ती काय एवढी मज्जा येणार नाही.
ते काय खेळाला येतच नाही, एक वेळ मोबाईल वर अडकलेली जरा खेत आहे ती पिशी वर अडकलेले नकोज वाटती ती.
मंजे क्रॅश झाली की नको वाट
हा तेच. व्हय हा तेंच हे जी टी एफ पण आता सिक्स येणार आहे.
जीटी ए सिक्स आरे केवढा से केवढा सेल झालाय त्यांच्या गेमचा.
सांगाले प्री बुकिंगला बिलीयन मरेल.
तीन बिलियन, तीन बिलियन. दोन दिवसात काय, एक चोवीस तासात त्यांनी तीन बिलियन सेल केलाय, विक्री झाला त्यांची येवडी.
ते, पण कसं प्रीबुकिंगला,
प्री, बुकिंग होय. म्हणजे, गेम चालू आहे अजून गेम तयार आहे हम्म
गेम, चालू झाल्यावर आणि किती
गेम होणार, नोव्हेंबर मध्ये चालू.
नोव्हेंबर मध्ये,
आता फक्त त्यांनी, अवलेबल म्हणजे, अवेलेबल केल्या, की तुम्ही पवर्चेस करू शकताय, विकत घेऊ शकताय फक्त, तू विचार कर, जेव्हा ती गेम येणार खेळाला, तेव्हा किती, रुपये कमवतील ते.
हे, अरे आत्ताच किती कामलो, प्रीबुकिंगला, नंतर न गेम घेऊन, पळून गेली तरी काय,
खरं, ती खरं पीसीवरर, नाही वाटते, गेम ती. पीएस वाय, वगैर पीएस वाय ला त्यांण गेलंय.
लागा, पी एसपावाल्यांनी, एवढ्यानी विकत घेतली. तीन बिलियन,
होय, बघ कि, आणि जेव्हा पीसी वर, येईल तेव्हा किती जण घेतील. नाही -नाही म्हणत दहा बिलियन, पण जाईल, त्यांचं ओवरऑल.
होय नी,
सगळ्यात जास्त, सेल झालेली गेम आहे ती.
होय, म रे, अरे, तिने लाय हे केलंलं, हाईप केलं, जीटीए सिक्स, जीटीए सिक्स,
होय, आणि त्यांच तोय, ट्रेलर पण चांगला होत रे,
ये,
त्यामुळे, असं बघणाऱ्याला पण, त्यातलं, त्यांनी कसं केली, की वाय सीटडी गेमआहेय कणी नाही, तो मॅप ऍड केलाय, लॉस, अंजेलसचा पण केला आहे. मॅप लॉस, अस आणि! आणि ते हच्यातला पण केला वाटत. जीटे, फोर मधला, ते कुठली लिबरेटी सिटी म्हणआहे, ते पण अशा म्हणजे, सगळ्यात कॉब करून सगळ्यात, मोठ टोमॅप, केलाय आताचा.
हा, हा, हा, हा,
त्यामुळं, ती पण भारी आहे गेम, आणि त्यांचं ग्राफिक्स, कसलं हाय माहिती भारी.
ते, आता भावा जी टी सीक्स, हाय म्हणलं वर
आर, तेच की, केवढा असेल बग की,
तेच कि मर्दा, हे, पी एस फाय वर खेळणारी सारखी, गेम आहे त हे, फोन वर, आणि टीसी देणे, एवढं काय उपयोग नाय, हा तेच,
एवढं चांगलं वाटणार नाही, पी एस फाय वरच मजा आहे, ना.
पी एस फाय, वर जी खेळायला मजा हाय कणी नाही, ती मग पुठं बेसणार नाही आपल्याला.
हम, हम,
असा सिन, आहय तो,
आणि, कोणत्या गेम आहेत का, तुझ्या, कडे अशा तुला माहित आहेत त्या,
आणि, मग जर आपल्याला, शोधायला पाहिजे शहाण्या.
ती मल्टीप्लेअर पण आहेत काही गेम, खरं ती एकदा घेतली की कनेक्ट होत नाही लवकर. ती सगळ अवघड आहे ती सगळ कनेक्ट करायला भरपूर हे करात बसावं लागते, ते सीन ते सगळा.
ते कनेक्शन, कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागतोय.
हां तेच.
बघायला पाहिजे आणि कोण मित्र, आर्यन एक हाय बघा आपल्या बरोबर. आणि कोणाला जर बघ्या, आणि चौघजण. कोणतिज गेम खेळा हूं मज्जा ये ना!
पण मज्जा आहे हो रे.
होय चेंडू मजाय माहितीय तुला आधी.
खरय नरकातन आर ते मी आणि आर्यन खेळत नव्हतेय. नरकातन आता शहरात गेलोय शहरात न आता. स्वर्गात ऑलमोस्ट जायत आलोय दोन हजार सहाशे पन्नास मीटर काहीतरीे आहे, दोन हजार सहाशे काय दोन हजार ऐ आठशे.
हूं हूं हूं हूं भारीच.
मज्जा येत्या. खरं बिगिनर मोडला मी खेळालोय, जेव्हा हाड मोड ला खेळीन तेव्हा केवढं अवघड होईल.
एकच मोड आहे वाडत त्यात. खर म्या मी.
नाही बिगीनोर आहे, नॉर्मल आहे, हार्ड मोड आहे.
अरे लावलो मी दोन्ही पण खरं काय एकच लागतोय त्यो मॅप.
अरे होय की खरं डिफिकल्टी वाढणार रे, जसं की म्हणजे माया मते अ ते हायेस्ट अनलॉक पॉईंट म्हणून एक असते ना त्यात अ सेटिंग मध्ये. ते येणार नाही माया मते पडलं की पडलं होणार ते म्हणजे खाली जाणार तू.
का तसं काहीतर असणार बरोबर, बरोबर.
हार्ड मोडला ते.
बघायला पाहिजे ते सगळं.
आन जेवढी जास्त जण असतील का नाही चे अ. त्या साखळीला जोडून हा हा साखळीला त चौघेजण तेवढं अवघडच.
ओपन आणि क्लोज चेन आहे क्लोज चेन खेळायला काय
हो जे क्लोज म्हणल्यावर तुला काहीच करता येणार नाही सगळ्यांनी सोबतच. खेळायल पाहिजे उडी मारताना तेन उडी माराला.
सोबतच सगळ्यांनी डब्ल्यू दाबलं तर ठीक, नाही तर ब गेलं अवघड हाय.
तेच की अशा गेम खेळायला खर मज्जा अश्या कंटाळा येत नाही सोड.
हा कंटाळा येत नाही बा. आणि स्ट्रेस रिलीफ साठी रात्री येऊन घरात खेळायला कसं भारट. ते दिवसभर काय तर सगळं होऊ दे आणि म रात्री टेन्शन सगळं रिलीफ होत. ते!
होय मस्त वाटते त्यात हूं! आणि तेवढ जरा मित्रांसोबत पण
तीस हजार.
कारण आता जाण तर होत नाही बाहेर.
तेच की आता बा आणि सगळ्यांना एकत्र भेटणं होत नाही रे,
होय. पॉसिबल नाही होत होय सगळे आपापल्या टाइम मध्ये असतात.